हॅलो
हॅलो
बोलाते तू आवाज.
हा आता येतोय.
तुझ्याकडे काहीतरी नेट ला इश्यू येतोय वाटत बग-
नाही का माझ विचारायचं.
मगारात रेंज वगैरे नाही का.
नाही राहते अगं आता काय प्रॉब्लेम येत होती समजून राहायला. मगशी हा इशूज येतोय काहीतरी काही टेक्निकल इशू असेल काहीतरी काय म्हणत होतीस
ना शिकलाय की मुंबईला राहते
अ ना शिकला
का ग काही काम होतं. काय म्हणतेस हॅलो
मार्केट माहिती का हॅलो
हा बोल बोल काय म्हण हा बोल आता
अगं म्हंटलं तुला ते दादरचं मार्केट माहितीय का
हो माहिती आहे ना
अगं शॉपिंगला जायचं होतं मला थोडं
ह् हा चालेल ना जाऊ ना
मग मला नेमकीे तिकडचं दादर एवढी आयडिया नाहीे आणि ट्रेन ची पण मला जास्त काही माहिती नाही आहे तर म्हंटलं तुला विचारू तुला माहिती ना
अ हिंदमाता टॉकीच आहे ना ग तिथेच यथे
आता ते तिकडच मला काय माहित नाही म्हणून तुला घेऊन जायचंय
असं कध जायचंय
तू कधी फ्री आहे
नाही मला तू काळयच ना म्हणजे तुझं क कधी फंक्शन आहे का काय आहे त्या हिशोबाने
घ आहे जे असं साड्या किंवा मग बाकी ज्वेलरी आणि जे आपलं सगळं सामान असतं बघ जे जे म्हणजे अ हार वगैरे काय
आणि ऐक ना तुला वाटतेय का तुझी शॉपिंग एका दिवसात होऊ शकते असं
अ तिकडं कसं असतं म्हणजे आता मी गेलेली नाही पण मला खूप जण बोलले कि तू एकदा दादरला जाऊन चेक कर तुला जे पण सामान घ्यायचं ते तिकड तिकडं खूप फरक आहे म्हणे फक्त एवढंच आहे का तुला तिकडं थोडं लेट चालू होतं ना वाटत. मार्केट का
हो हो पण अग ते किती लेट चालू झालं ना समजा तरी आपल्याला स इथून जायला ना एक साडेसात ची ट्रेन आहे साडेसहाची ट्रेने आणि पावनी स साडे सातचीे पन सॉरी साडे सहााते आणि पावणे सातची ट्रेने
हम्म
पाहुणे सात ला गिरणी. दादरला साडे दहा वाजता पोहोचतो किंवा साडे नऊ दहा वाज असत म्हणजे दहा वाजता पोहोचतो आणि कसं आहे पावसामुळे सध्या गाड्या न येत ना ग आणि तिथं मार्केट ये ना अकरा वाजता लागत राहायचीस आहे ना ग तिथे दोन फॅमिलीज पण राहत नाही त मग आपलं फिरू ानले की मरीन डाव्ह तिकडे जाऊ स आणिच्छान ए तु रूम घेऊन राहूया म्हणजे कसं कोणाला त्रास आहे द्यायला नको काहीच नको
ते पण आणि समजा जर लेट होत असेल मार्केट चालू तर मग एका दिवसात व्यवस्थित फिरून पण ने होणार शॉपिंग पण ने होणार ना
तुला तेच म्हणणार होते की ना आपण वाटलं असतं काही प्रॉब्लेम नाही फत तर मला आहे ना उद्याचा दिवस जाऊ दे माझ जाऊ द्याच जरा का काम आहे मला थोडस ते एक झालं का आपण परवा वाटलंस तर जाऊया आणि मग ना थांबू थांबू वाटलं असत शुक्रवार शनिवार मग शनिवारी संध्याकाळी पुन्हा पंचवटीने आपण निघून येऊ
हम् हम
हा आग मच करू ना आपण कारण की मग नाही तर मग ते तुला दादरलाच करायच काही तिकड ल्हस नाकारला कार की मग कस राहिला आहे माझं घर माही काकू थोडें आहे ना ग उल्हासनगरला तिकड कल्याणला पण चांगलं भेटत पण एवढंच हे राहतं का दादरला जरा व्हरायटी जास्त राहत हे
मी गेलेली नाही पण मला खूप जण बोलले तू नाशिकला इकड बघण्यापेक्षा क्ष एक दिवस तिकड दे आणि तिकड बघ म्हणून म्हंटलं
अ आपण काय करू माहिती आहे का वाटलं असत हा मी ना तसे एक सजेशन घेते माझी मैत्रिणी पण राहते ना तिकडे ति तिचं पण सजेशन घेते की आपण कुठे प्रिफर शॉपिंग करू मग त्यानुसार प्लॅनिंग करू प माझ्या हिशोबाने तर हे दादरच योग्य राहणार आहे
आणि अजून एक त कोणतरी दादानी अजून कोणत तरी उल्हासनगर जे सीएसटी शेवटच स्टॉप
ओलच नाही नाही नाही शेवस् टॉप सी अससची डायरेक्टली आणि उल्हासनगर इकड मस हो तिथे पण राहत ना मग असं करूया वाटलंला पण जाऊया
हा मग तुला माहिती
कारण की दादरपेक्षा मोठा मार्केट सी एस ्टील आहे मोठ्या म् दादरपेक्षा ना मोठं मार्केट सीएसटीील आहे सगळ्यात हे तुला सांगू का सीएसटी झालं दादर झालं उल्हासनगर झालं कल्याण झालं हे खास शॉपिंग त्याच्यासाठीच
हा मग तूच सांग मी तुला तस सांगल मला एक लिस्ट करूनच घ्यायची काय काय हम्म हम्
तू ये ना उद्या संध्याकाळी काय कर मलाय ना त तुझ आज उद्या दिवसभरात लिस्ट बनव मला उद्या दुपारपर्यंत सेंड कर मग माझी एक फ्रेंड राहते ना मुंबईला मी तिला सेंड करते डायरेक्टली तिला पण अस तिला शॉपिंग करायला खूप आवडते कारण ती बाईयच्या असं आपल्यासोबत यायला सुद्धा बसली तिराच समजलं तर हा तेच तर मग मी तिला विचारते त असं की आमच्यासोबत चल म्हणणल आणि तिला मंगे ना अ मी विचारते तू काय कुठं घेणं जास्त योग्य राहील काय कुठे योग्य राल तर साड्या पण तुला घ्यायच्या असेल त्याच्यार्ण सगळ्यात पहिली मेन गोष्ट तुला पहिले सगळ्यात पहिले साड्या घ्याव लागणारे साड्या घ्यायच्या म्हणजे त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी मग सँडेलस ते तुझे. बाकीचे प्रोडक्टस ते असं आणि कस सोबत आमही म्हणलं आम्ही फरलो आम्ही
हा सगळे करू आपण सगळं आधीच ठरून घेऊ घेऊ आणि व्यवस्थित पॅनिंग जाऊ आणि थोडे कास बार्गेनिंग कर आली पाहिजे तिथे जाऊन नाही का
हो तेच तर म्हण ती कस ती ना शॉपिंगला भारी आहे नाही मागे आता मी ये ना अ ऍक्च्युली ना आमची फ्रेंड होती आमचे ति लग्न होत ना. काल तिच्या शॉपिंग साठी गेलेलो होतो मग आम्ही ते. गेले होत इतकी सारी शॉपिंग केली ती कदाचित मी तुला दाखवली पण असेल ना.
हा मी बघितली होती पण आता एवढं लक्षात नाही पण मग आ तर हे खूप चाललं होतं. आणि सुरतला पण म्हणणं होतं पण मग सुरत
नाही, तिकडे नाग जायला यायला लावून पडतं हे म्हणजे कसं एकशे दहा रुपयत किती राहत. आणि पुन्हा दोनशे म्हणजे दोनशे अडीचशे रुपये तिकीट असं म्हणतो. हजार रुपये फक्त आपल्याला खायला राहायला लागतील समजा हजार हजार रुपये, तिघी ना आपल्याला खर्च.
राहायचं खायचं काही नाही पण व्यवस्थित झालं पाहिजे मग भले दोन दिवस आणि मग वाटलंसत काय घ्यायच ते घेऊ आणि काय राहिलं तर वाटलं. नाशिकला घेऊच आपण तसं परत पण मग जेवढं भेटल तेवढं
नाही जेवढं नाही, आता काय करू तुला सांगू का चांगलं दोन दिवसच प्लॅनिंग करूनच घे सकाळी परवा आपण, निघू मी तिला विचारते तसं त काही नाही, म्हणणार नाही लगेच. पण ती हाच म्हणेल मला एक हजार एक टक्का गॅरंटी आहे मग
तूच काही काम नको ठेव फक्त मग मरी.
नाही नाही फक्त मला आ मला आधी माहिती असतं ना तर मी उद्या उद्या सुद्धा काम नसतो.
नाही उद्या काय नाही आता उद्याच्या दिवस करून घेत तुझं काम म्हणजे मग यायला घई घाई पण नको लं मग पर ते काम राहील तर घाय घऊन जाईल तरपेक्षा तू करून घे दोन दिवस रनिवस वेळच काणक.
तू फक्त आहे ना अगं लिस्ट कमप्लीट बन तुला काय घ्यायचंय काय नाही त्या हिशोबाने
ह.
आणि मग काही प्रॉब्लेम नाही असा
हो तसं मी बघून ठेवलं ते सगळं काय काय घ्यायचं काही नाही फक्त भेटलं पाहिजे आता ते असं.
हा लिस्ट बनव मी तिला सेंड करते तिला तिच्याशी डिस्कस करते. की कुठं काय चांगलं घेणे वगैरेला कुठं काय आणि परवा सकाळी दिवसभर तिथे पंग करू मग नंतर ना म्हणजे कसं उशीर झालं समजा आपण दहा अकरा वाजेपर्यंत जरी शॉपिंग केली ना. कारण की मुंबई का नाईट मुंबई राहते पूर्णे त्याच्यामुळे तिथं काही ला आपल्या नाशिक सारखं लोकरल दुकान बंद होते नाही तर मग ये ना आपण काय करूया तिथे आस उश शिर झाला तरी हे करू एखाद रूम घेऊन टाकू
घे आणि मग काय राहिलं ते दुसऱ्या दिवशी परत लवकर
उठून घेऊ हा आणि दुपटच्या ट्रेनने वाटलं असत.
हा निघून येऊ हा चालेल ना.
कारण की कसं म्हणजे मग टेन्शन नाही. जाण तसं बी घरी सांगताना परवाच दिवस सांगणार आहे मला माहिती गेल म्हणजे लवकर येणं होत नाही.
नाही, अगं थोडं जरा वेळ काढून गेलं काही वाटत. नाही मग घाई घाई म्हंटलं ना मग परत सामान पण नेट घेणं होत नाही. फिरणं पण होत नाही.
तसं तू पण सांगता नाही ना परवाचाच दिवस स त्यांना नाही तर मग काय य ते पुन्हा आहे, ना मग आज काय बत तुम्ही आज आजतेना आले नाही असं ते होऊन जात त्यांनाही काळजी लागवून जाते
मग तुझ्यासोबत अजून पण कोणी येत. असेल तर घेऊन घे मग
नाही नाही अगं नको कोणी आपण तिघीच बरी आहे कारण की कसं जास्त जण असले ना पुन्हा याला हे घ्यायचं राहतं त्याला ते घ्यायचं राहतं कोणी लवकर निघत नाही ते लय गोंधळ होतो नको त्यापेक्षा
हा ते तर आहेच पण मग कस म्हण माहित असलं म्हणजे कोणी बोलत नाही किंवा मग तुला तर माहितीच आहे तसं
जिला नाही नाही जिला माहिती आहे ना मी तिला घेते ना तिला घेते ती मला का नाही म्हणणार नाही ती येईलच मग आपण तीघेच बरं आहे कारण की कस पूर्ण कोणाला घेतलं ना कधी कोणी लवकर निकते तर कोणी नाही लवकर निघ शॉपिंगला लवकर आवडत प पूर्ण लोकला गर्दी किती राहत
हा तुला ट्रेनचं तर माहितीच आहे ना सगळं तसं त्यांच्यात काही अडचण नाही मला ट्रेनचं काही माहित नाही ना त्यांच्यामुळे खूप प्रॉब्लेम होऊन जातं कोणती ट्रेन कधी कोणती ट्रेन कधी ते सांगता नाही येत ना त्यांच्यामुळे
मग त्यांच्यामुळेच चला म्हणलं त्यापेक्ष तू मी अधी आणि तिघी जाणी जाऊ नाही सुकलं आपलं काही तां नाही राहत अ ग एखाद्या रिक्षा राहात के हे केलं का तरी आपण निघून जात तरथेच मुंबईच काय ईस्ट वेस्ट ते समजा
गाडी जरी सुटली तर परत कुठल्या गाडीत बसायचं आणि कुठे उतरायचं ते पण लवकर समज
त्याला ती गाडी कधी कोणत्या प्लॅटफॉर्मला येईल दिस वाज
हम् हा ना त्याच्यात ते लेडीज डबे वगैरे असतात पण काही समजत नाही त्यांच्यामुळे प्रॉब्लेम हो जा
हा ना म्हणून म्हटलं जाऊ मग आपण मी आता
हा हा आणि ऐक ना का पेमेंट आहेना शक्यतो ऑनलाईनच राव बर कात म्हणजे कॅश सांभाळायचा तान राहणार नाही
आणि तिथं पण मग चालेल का प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन कारण की खूप ठिकाणी ऑनलाईन पेमेंट चालत नाही
अग आता खूप ठिकाणी ऑनलाईनच चालतं पर रिक्षेवाले सुद्धा घेता माहितीय आहे ना
प्रॉब्लेम जर झाला तर मग त्यापेक्षा थोडी कॅश पण राहू देते तसेच सोबत
हा हा चालेल मी तिच्याशी बोलते तुला फोन कर दे तो म तुला लिस्ट सेंड करून दे ह चालेल ठेव मग चल बाय
बाय
ह करू का मी कॉल तुला लगेच
हो हो
ठीक आहे